हॅलो
हॅलो
हा ऐकू आवाज येते काय
होय होय काय करताय
काय बसले पाणी झालं
झालं क तुमचं
हा हो झालं
ह ह काय म्हणताय
काय नाही तुमच्याकडं काय करायला आहेचा
काय नाही मुलगा आता उठला आता सुरू कर
हां हां हा हां आता आवरावरी चालू
हो इथे सुरू क्या
हम्म माझ्या मुलं आल्या शाळेस ना चहा मागालायला चहा करायच हम्म अने काय
डीई त म्हणला फ्रीया असल तर कॉल करू म्हणून केला कस
हा
घार बस्ती
झाले
हां
हा.
हो.
आम्हा येत नाही आहे.
नाही ते का.
अ रेंज मध्ये हा बोला की.
आता इथ.
हा आता यालाला हा हो बोला.
तेच मग गणपती वगैरे तुमच्याकडे कसं असत. ह ह.
आमच्याकड ते पुुढं मंडळात बसवतात मंडळात बसवत.
हा हा.
हॅलो इथ घरी नाही बसवत. मंडळात बसवतात घरी नाही बसवत
घरी नाही. वय ह घरी बसवतात की हो.
हा हा.
ते घरात अस की छान वाटते तरी पण म्हणतात. पाचते पण शरा हा हा हा.
मण सासरी नाही बसवत. हा मं मंडळात बसवतात मंडळात जाते की.
ह वाट. त्यावेळी गणपती वळे वगैरे हम्म ते मस्त वाटत. ते वातावरणच वेगळं असते सगळीकडे प्रसन्न अस असते.
हा आणि ते कसे दिवस नऊ दहा दिवस कसे जातात काय समजतच नाही.
तू स नाहीई होथ.
हो ते आरती्याच्या टायमिंग होत्या कधी आवरायसन कधी जायच.
हम्म.
आणि ते गौरीच पण कार्यक्रम असले हा हो.
हो हो.
असस्ते. गौरीचे त्यां कार्यक्रम मोठ्या आणि छान करतात.
हो आमा गौरीचं पण.
हा हा. सगळेजण साड्या आहेत ते काटापदराच्या नऊवरारी साडी. हा गजरा आहे त्यांनी छान वाटतंय.
खेळतात का तिकडं गंगा गौरीचे.
हा खेळतात.
ते चालू असते चंगाला.
ते हा गंगा गौरी ते अंगात येतात ना ते. अ हा खेळतात यथ छान खेळतात. ऋ हा हो असते.
तिथे पण हो खूप वेळापर्यंत असतय ते अंगारच वेळाला. तच्या.
हा होय.
हो!
उशरापर्यंत चालू असते बारा एक एक नंतर न चालू होतय. इथ दोन ठिकाणी असत एक काही ते लवकर येतं एक नंतरन मग तीन नंतरन येतं एका ठिकाणी. मग पहिला इथं खेळतात करतात मग इथं सगळं झालय नाही मग दुसरीकडें जात म्हणजे इथं जवळच आहे.
हा.
मग तिकडं जातात.
होय. हां ह.
हा पण या वर्षी. अ काहीतरी बाराव दिवस तेरा दिवसाचं काही तर हाय वाटतं यावेेळेस.
होय मी काय बघितलेलच
हां म्हणजे मी मोबाईलमध्येच बघितलं. हां. म्हणजे आस एक दिवस एक्स्ट्रा गणपती राहणार अस म्हणून मोबाईलवर बघितलं मी.
हा हा!
हम्म आणि काय संध्याकाळचं
करायचं आता थोडा वेळन.
हा!
तुमचा आवाज आवाज कटकट यायला लागलाय.
आता यायलाय?
नाही आवाज कट यायलाय. नाही असं रेंजमध्ये नाही आहे असं आवाज खर आवाज खरखराला आहे रेंजमध्ये नाही आहे.
आता बघा येतोय का जरा इकडे नेट वर्क इशू आहेच. मग
आणि काय नाही बाळ दंगा करायला वाटतं
हॅलो! मग चला हॅलो!
हा हा आता उठला ना तो?
हा उठला. मग जरा त्याला थोडा वेळ मग तो नॉर्मल होते व्यवस्थित असा.
हा हा आता झोपेतून उठलाय ना तो हा.
हॅलो!
हॅलो!
हा येतोय का आवाज? अ होतोय म्हटलं थोड्या वेळाने नॉर्मल. हम् तेच म्हणलं सगळे सण मग तुमच्याकडे सेलिब्रेट करताय?
हा हो करतात की.
हा! बाकी कुठलं मोठ्यान आसतय आणि घरी वगैरे काय असतं का तुमच्या आणि दुसर?
दुसरं काय आहे तस, नाही तसं काय नाही.
हम्म असतय हा हा हा. दसऱ्यात पण छान वाटते दांडि वगैरे खेळाला जातय का नाही?
हो हित खेळतात की.
हा हा हा तुम्ही?
बाहेर बाहेर मी कधी जात नाही. असं एखाद्या वेळेस खेळते बाहेर हित कसे अ असे मुलं मुलं आणि मुली आहेत ना बाहेरगावी खेळायला जातात खेळतात किथं
हो हा हा हा आमच्या इकडे पण असत
हा पुढ शाळा आहे आणि बाहेरचे गावातले त्यांना असे येऊन खेळतात मग मग बक्षी समारंभ त्यांना असतय बघायला तर आम्ही जातो आम्ही.
हा हा हा.
आता नाही खेळत पहिला कधी लग्नाच्या आधी खेळेल तेच.
ह हा ह माझं पण तसच होत आता नाही आता नाही लग्नाच्या अगोदर खेळत होते आणि इकडे सासरील्यापास जायच होतच नाही त्या वेत घरात अस वात म्हहितलं सोडून कस जायचं पण होते त्यामुळे नाहीच कधी असं वाटतं की कधी एकदा जावं खेळावं प नाही होतच नाही ते का राले पा वर्ष झाले अजून तर नाही
हा इथ आमच्याथ खेळतात बायका बायका झांजपत खेळतात प्लेझेम खेळतात हा हो खेळत
भारी ना पण छान वाटत
हो छान वाटतय खेळतात पण एवढंच काय अ लेडीज नासले की काय वाटत नाही आजूबाजूला पुरुष असतात ते पुरुष अस
हा मग त्यांचं एक एक काय तर असत की कायत कायचं ते खोडी वगैरे त्यामुळे मग जरा
हो तर तसे कोण नाहीय होेत पण हे नाही काय बोलतील त्यानी कायत बोलतील असं मग विचार करूनच
ते होय हो होय ते असतच मनात काहीतरी हम्
बोलत नाही
पण आता ना सिक्युरिटी असत भरपूर गजरा म्हणजे द ज्यावेेळी जे मंडळ असतात
हा हो
काळजी घेतात तेवढी आता घरापसून
हां घेतात घेतात हो भरपूर
जान जरा जागा वज करवून असत तर आता हम्म
आता पहिल्याारं नाही अशी पोलीस गाडी इकडं तिकडं फिरतात करतात आजूबाजूला थांबतात
हा
मोठे मोठे काहीतरी कार्यक्रम असले कि भरपूर पोलीसय झालेल्या असत
हम्म
पण त्यातनच काहीतरी एक एक होत होतातचते भ भांडण होत
हम्म ते असत सगळे कुठं कुठं म्हणून नगते ना ना असं हो ते
हा होय
हम्म तेच म्हटलं सलांचं वगैरे काय तम सेलिब्रेट कर पंधरा ऑगस्ट ला वगैरे छान असेल. ना कता
हा इथं पण असं क हे म्हणजे असे गॅदरिंग तर नते ते पण अगोदरचे असे त्या हा शाळेत शिकून गेलेले मोठे कोणतरी झालेले असत नवीन चांगले जॉब लागलेले असतात त्यांचा सत्कार करतात त्यांच्या आई वडिलांस बोलून घेतात
शाळेचे शिकून गेले
हा हा हा हो म्हणजे चांगलं पदावर जॉब चांगले लागलेले असत्या पदावर गेलेल्या असत्या हा मग एखाद्या वेळेस गावात पोलीस व वगैरे नाहीतरी भरती मिलिटरीमध्ये भरती ब ह स कार्य्रम गॅदरिंग असतात त्यावेळे
हा छान वाटते बघायला हम्म
न ते अ गावामध्ये असं ना चावडी म्हणून आहे तेथ बोलवून घेतात सगळ्यांसनी तिथ साजरी करतात. सग शाळेत पण हा शाळेत पण करतात बाहेर पण करत शाळेत कसं केलं की शाळेतले पालक आणि शाळेतले विद्यार्थी तेवढंच मासं बाहेर हा हा बाहेर केलं कि म ते जर वर्ष ठेवतात ना मग जर वर्ष सगळ्याचनी माहिते
हम्म
कार्यक्रम असतात. म्हणून मग सगळी तिथ शाळेत कार्यक्रम झाला ना तर सगळे तिकडच ते गोळा होतात. सगळे लोक तिथं कार्यक्रम करतात तुमच्या तिकड करतात?
आमच्या तिकडे पण मस्त असते मोठ्या नसते. सगळं असच क ग्राउंड लाच मोठ्या तिकडे
हा हा
ते पण छान असते जानेवारी मध्ये नसतय ऑगस्ट लाच असत सगळं हम्म
हा हा पण आपल्यास नाही कुठं बघायला मिळत.
बघायला पण भरपूर हा बाहेरचे पण येतात. हा
घरातलं आवर पण वेळ होते. बाहेर कुठे बघायला मिळत नाही काही नाही.
मग काय तेवढंच घरातच बघायचं घराजवळ आमच्या घराजवळ पण असतंय. ना समोर ग्रामपंचायत आहे. त्यामुळे तिथे पण येतात ना ते मग तिथे झेंडा वंदनला बघ तिथे जाऊन थांबतो. आम्ही जरा इथे एवढं छान वाटत आम्हाला पण ते प्रभात फेऱ्या वगैरे सगळ्या येतात. सगळ्या छान वाटते. हम्म हम्
आणि का
चालतंय करते. परत पण मी
हा हा चालत
हा ओके
जे का हॅलो हॅलो